हॅलो हॅलो हॅलो हा जेवण तेन झालं का नाही.
हम जेवलो बघा तुम्ही जेवलासा काय?
होय आताचं जेवन केलं.
आता जेवलासा व्हय ते जरा दवाखान्यात दाखवायला चाललोतो. तो अ मग जाता जाता हळदीला इकड मग जात सहज वाटत नंदुबाईंचं गाव हाय मग त्यांच्यात आलोय.
हा हां सख्या ननंद
होय सख्याननंद
हा ते कुठलं गाव तेनच?
हिरवडे म्हणून हाय.
हा हा कुठला तालुका येतोय ओ?
करवीर तालुका येतोय.
करवीर ये
हम्म करवीर तालुका येतोय. तुम्ही काय झोपणार हाय इथ. नाही हेंना म्हणतोय ओ इथं झो अ झोपल्यात. चटई अंथरूण म्हणून म्हणतो.
हा हा झोप. झोपू देत की आता आमच्या इकड अहो वारं सुटलय आज. पगार पाऊस येतोय का काय माहीत हा हिथं पण सेम तस आहे आबाळ हाय आणि आता वार लई सुटलय.
हा तसच झालंय इकडं पण म अं म
काय नाही बघा रात्री याकी सगळं आवरल आता जेवलेली भांडी तेवढी घासायची हाईत.
हा मी रात्री तीन कॉल केले काय? एक आठ मिनट टाचा डिस्ककनेक्टिंग झाला. एक पाच मिनिटाचा पण डिस कनेक्टिंग झाला आहो आणि शेवटी ए दहा मिनटाचा झाला पण आणि कॉल अ ए कट करायच्या वेळा कनी ऑप्शन पडलं रद्द करा किंवा एंड करा म्हन.
करा तेच करायच अस त्यो एंड खरा म्हणायच असतय हा
आणि ते सगळंच गेल. हेनी म्हणले ठेव ह ठेव ते नाही ते करू नकोस. काय तर म्हणतेत झोप आलेल्या म्हणलीत. कटाळा आलाय मग ठेवलो. मग आता सकाळी एक केला तस अता म एक झालाय. अजून पाच राहाय चार राहिलेत.
हम्म हम्म
ते चार कॉल करतो अन मग माझ्यात हे करतो की लॉग इन करतो की.
ह्म्म तुमच्यात लॉग इन करा मग त्यावरन
ह्म्म वीकेंड पर्यंत म्हणजे या आठवड्यापर्यंत चालतय का? रविवार पर्यंत आज वार कुठला? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार अजून तीन दिवस आहेत अजून एकोणतीस आहेत माझे तुमचे किती झाली?
अम् आता हे बहुतेक दहावं कायतर आहे
दहावा होय दहावा असेल शेवट कॉल नई माझा दहावा असेल तुमचा हम्म म
काय नाय ग
आवरल? पोरग
पोरग लागलंय बघा खेळायला
हा -
तेव म्हणजी शाळेत आम्ही जातोयना तिथं घरापशी एक पाळणा बघितला होता - लहान मुलग्याचा अन त्या पाळन्यातच झोप कामून रडलता
हा
म त्याचा घरी होता नाय आम्ही घेतला होता तो जलममल्यावर खरं आमच्या आजसासू वारल्या म्हणून आम्ही एक आठच दिवस वर ठेवल्यानंतर काढला तो तवर त्या वारल्या म्हणून परत अडीच जण माणसं पाहुण बोलवाय यायला लागली म्हणून आम्ही काढला नव्हता नंतर त्याची सवय पण मोडली ती तसाच ठेवला होता आत आता काढला म हम्म आता मोठा झालाय तरी पण हौस असती
हौस असते की बया पोरांना का हौस हे होतिया आमची पण परवा आमचं पोरग कनाई बारकी गाडी असत्यात का हम तसली गाडी माग चालत ह त्याचा त त्याच्यावर पाय बी भरून येईल
हा हा
तसली गाडी मागालत मग म्हटलं बाबा पुन्हा घेऊया आता असुदे हम्म, हम्म, हम्म, हम्म काय सांगायचं?
होय
हम -मिस्टर
आहेत की गेल्यात? ड्युटी वर त्यांच्या त्यांच्या
हा हा म आणि आणि काय आणि
आज सुट्टी आहे हेजी बकरी ईद ची
तुम्हाला आ ज शा हा शाळा चालू आहेत ना, हा हा बकरी ईद ची सुट्टी हा बकरी क्रीदा हा हा हा लक्षातच नाही
आमच्या गावात काय मुसल मान नाहीत.
नाही आहेत
नाही
आमच्या कुंभ जायतात इथं पण नाही द्वा आमच्या गावा त्यांना ते समजत नाही ते गावात जरा माणसां सीवाओळख ते नाही दसला तर आमच्या इडं बी नाही कोण आमच्या इथं फक्त आमच्याच जातीचे हे लोक आहेत आणि एक थोडे कणी नाहींचे आणि एकच घरायचं अंबाराच बाकी कुठलं नाय? सगळी मराठाच आहेत.
हम्म हम्म
हम्म हम्म घ्यायचा चालू करा काय आणि रात्री तुमचा डिस्कनेक्टिंग झाला काय तो कोण
हा टेन मिनिट झालतं आणि सबमिट करायच टायमाला ते आपोआप ती गेलच आणि दक
मग माझं बीन रात्री तसच झालं सगळं गेला नून लाग आणि एकदा कॉल करा मी केला, तसं कायतरा असेल हम् ताई ती किटली कवा घेतलीसा? कसली तयारी चालल्या हं, हं, हां हॅलो अठरा दुधाला किटली घेतल्या ओ केवढी मोठी तेरा लिटरची त्याचीय त्याचा आकार कस म भारीय
हा, हा
आता नवीन पद्धतीत निघलय नाय
हा, हा
हु, हु मग तेला विचारत आहे तेरा निवांत ह नाही थांब नाय अ अजुन मी दवाखान्यात जाय
जायचयं वयं?
हम्म आत्ता जाण णार मी तुम्हाला कॉल केलतो तेव्हा घरात होतो तिथंन आवरल साडी वगैरे आणि आत्ता निघून आलो. एक घरा जवळंण न तुबईच घर जवळयनै आत्ता म हितं जाणार हळु आणि येताना येतो हित
ह, हा म्हणजे तुमच्याच गावात दिलय का नणंदबाई
उ हु नाय अजून साएड त्या गावात दिलेय साईडच्या म्हणजे तरी पण एक दहा किलोमीटर
हा, हा
मंगअ जवळयं सोडा अतंर जवळयं अर्धा तासाचा हिकडं रस्ताय दहा पंधरा मिनटाचा
आता चा नाष्टा चालू असलं?
चहा चालूय हम्म चहा घेतला? एकदा बाहेर निघून आलं की घरला जायला होतय वय टायमात
होय
मागल्या महिन्या दाखवायला आलतो तवा आसच झाला. सकाळी अकराला घरातनं निघून आलो काय ह्यांचं काम निघलं बस सहा वाजता घरला इथच होतो दिवसभर तीन चार तास हूं हूं हूं नाही आणि आमच्या नंदुबाई ठीकये असही काय नाही त्यांना अस त्यांच काय वाटत नाय.
हा हा खिद्रापूर जवळ आहे का तुम्हाला म ते
खिद्रापूर नाही खिद्रा पण आम्हाला तिकड जवळ आहे इचलकरंजी
हां हां
हू हू खिद्रापूर त्या साईडला राहतयं
हा हा तिकडच की म त्याला पण करवीरच येतय ना?
नाही नाही
हा का कोल्हापूर
कोल्हापूर हातकणंगले तालुका नसल तेझा तालुका दुसरा असेल कर्नाटक लाग पहिल्यार कर्नाटक कर्नाटकात जात इचलकरंजी कर्नाटक बाॅडरी आहं नाय
नाही नाही इचलकरंची इकडे आलीये नाय नाय इचलकरंची आपल्या महाराष्ट्रात
इचलकरंजी कर्नाटक बॉण्ड्री इचलकरंजी ची नदी वलडली कणी सगळं कर्नाटक लागतय एकदा अब्दुललाट तेन अ हेणी मागल्या महिन्यात गेलते खिद्रापूरला
हा हा हा तिथं पण कन्नड तेन बोलत्यात
हूं नाही ते कर्नाटकच हूं ह‌् ह्यांच्या मित्राचा बडडे होता म्हणून सगळी गेलतीत पाया पडायला. ती संगळी कन्नड बोलत्यात. ह‌् महादेवाचं मंदिर हाय नी
हा माही
ह‌् मस्त आहे वो ते मधी असं गल हे तिथं असं हे नाही वर छप्पर नाही असं त्याला ह‌् गोल ओपन हाय असं तीन मंदिर दिसतेय एकदम हा मस्त काम आहे कोरीव त्याच हम्म छान वाटतंय ते जायला तेंन बघायसारखं पण हाय नाई भरपूर पाणी वगैरे कापडीच कापड हेनी गेलते मागल्या म मागच्याच महिन्यात
काय म्हणलासा?
हेनी माग मागच्या महिन्यात गेलते इचलकरंजीतन कणी ते अ पस्तीस
मग तुम्हाला इचल इचलकरंजी जवळ होती. होते काय?
आम्हाला नाय नाय पंचाहत्तर किलोमीटर व्हय इचलकरंजी लांब हाय तुम्हाला तीथ न जवळ हाय इचलकरंजी
नाही लांबच हाय आम्हाला पण इकडणं.
तुम्हाला किती पडतीया?
काय नाय ओ माहिती एवढं अंतर लांबच आहे खरं
अ क कवटे सार तिकड हाइसा नव्ह राहायाला
अह कवटे मंहांकाळ जत जत जत
जत तूड जत ऐक पण तीएका तिकड हायसा व्हय तुम्ही मी कुंभोज जवळ एक कवटेसार हाय कने हा तिकडं हाय वाटलं मला नाही कुंभोजावर कवटे सार हाय आणि कवटे पिराण कने तिकडं लांब राहत
कवठे पिराण इथं हाय हो ते म्हणजे कुंभश तिथनंच येत ना जरा ते द कुठलं गाव दुध गाव ते नाहीत का?
हा-हा-हा-हा दुधगाव सावरवा वाडी अ हय-हाय बाइ बऱ्याच वाडी हाईत तिकडं हाईत. ते मी परवा ट्रोकून गाव हाय तिथं तिकडं गेलतो तव्हा आम्हाला समजलं पाहुण्यांच्या घरी गेलतो नइ? तवा समजलं.
आम्हाला इकडं तालुका सांगली ज जिल्हा आम्हाला सांगली येतोय.
सांगली जिल्हा येतोय व्हय तुम्हाला?
झालं झा हा!
हा चालू रहातं. सांगली जिल्हा येतंय वाटतं? हे करा एंड करा. ओके.